हॅलो हा तर मगाशी काय झालं बोलता बोलता तुमचा कॉल ना एकदम कट झाला. तर बघा तीन विषय असे होते की उदरनिर्वाह इंधन आणि कुटुंब नियोजन तर मी तुम्हाला सांगितलं की आमचं जसं उदरनिर्वाह महिन्याचा खर्च असेल ना ते माझे सासरे आणि माझ नवरा ना दोघं मिळून बघतात. म्हणजे सासरी गावी शेती वगैरे करून तसं चालत. नवरा इथं नोकरी करतो. आमचा उदरनिर्वाह एकंदरी सगळ्यात चालतो तर तुमचा उदरनिर्वाह कस चालतो म्हणजे महिन्यात
आठवड्याचा चालतो
आठवड्याचा चाल
हो म्हणजे मिस्टर आठवड्याला करतात आणि सासरे म्हणजे जे गवंडी काम करतात मग त्यांचा महिन्याचा अस फेक
ओके, अ म ठीक आहे मी ठेवते आणि तुम्ही कार्या ऍप चालूच ठेवा मी परत कॉलेक्ट करते तुम्हाला.
हम् म्हणजे कसं आहे ना दहा मिनिट आहे ना?
हो पण कस दहा मिनिटातमध्ये कॉल कट होतोय ना तुमचा.
होय.
हा त्यामुळे.
हम्म हम्.
चालेल.
हो